हॅलो हॅलो हॅलो
हा आवाज येतो का ताई
हा येतोय बोला
हा
काय झालं आता ह
आवाज जरा म्हणजे तुमच व्यवस्थित व्यवस्थित येत नाहीये अस तर बाहेर आजूबाजूचा आवाज जास्त येत आहे
रोड घर असते जास्त वाहनांचच घर
हा हा काय म्हणता अजून बोला हॅलो
हा आता येतोय का म्हटलं
हा येतोय आता बोला हा येतोय बोला हॅलो
जेवण.
हॅलो. हॅलो. हॅलो हा बोला ना.
हा म्हणलं आता मी फुलवाती बनवत होते.
हो हो तुम्ही म्हणजे मंदिराचा व्यवसाय व्यवसाय करता का?
नाही नाही मला आवडतं घरी बसल्या देवाला रोज लागतात ना.
हा हा देवाला लागत त्याकरता मला वाटलं म्हणजे त्याचा का व्यवसाय पण करताना घरगुते असं.
नाही व्यवसाय नाही करीत मी म्हणजे आपलं विणकामच करते पण हे वाती रोज मंदिरामध्ये लागतात ना मला
हो माझ्या मम्मीला पण तस खूप आवडतं ती तर रोज शंभर शंभर पण बनवते अस. खूप आवडतं त्यांना पण बनवायला
हा लेकर शाळेत गेल्यावर मग थवल्या वेळामध्येध्ये बस. बसल्यापेक्षा ते वाटी बनवलं तर मग
हो ना काय ना काय केलं पाहिजे आणि मग रोज संध्याकाळी आपल्याला वेळेवर बनवा. आपल्याला जमत नाही ते पहिलेच बनवून ठेवलं तर आपण लावता येत ना आपल्याला
आणि ते माझी दोन्ही मुलं रोज मंदिर जातात महादेवाच्या मग त्यांना रोज लागतात.
हा चांगलं आहे ना मग मुलांना एवढं चांगलं सवय आहे.
हा रोज सकाळी या हा महादेवाचं मंदिर आहे. हा महादेवाच गणपती गणपतीच आणि मेन विठ्ठल रुक्माईच
हा सर्व एका ठिकाणी छान वाट
हा एकाच ठिकाणी सगळे देवायच मग ते मुलं रोज जातात ना मग ते वाती रोज लागत. त्यांना दोघांना दोन दोन वाती लावते ते
हो ते तुपामध्ये एकदा भिजवून ठेवलं का मग ते वेळेवर आपण लगेच घेऊ शकतो मग
हा न संपले की मंग करतात ना.
हो हो.
हा त्यामुळे बनून ठेवलं म्हणजे सोप जात. आणि आता सणामागे सण असतात ना.
हो तेच ना सणामध्ये आणि घरातली काम सोडून परत तेवढं करायला बसायचं म्हणजे पण नाही जमत अ त्यापेक्षा मग आपण पहिलेच. करून ठेवलं तर मग ते वेळेवर आपल्याला काम आला येतं बघ.
हो ना.
हम्म अजून काय चालंय?
काही नाही तेच म्हणलं आता मंदिरातून आलोत. आणि मुल पण शाळेत गेलात. मग म्हणलं आपलं वाती हा हा वाती बनवत बसवल्यालंच. चांगलंच आहे आता लक्ष्मीला ते लागतात ना. हो महालक्ष्मी आहेत ना.
हा हा मग खूप अ असं. कलर वगैरे द्यायचं घराचं साफसफाई करायचं.
या म्हणजे भाड्याचं घर आहे त्यामुळं कलरच काही विशेष नाही कलर दिलेलाच त्यांनी काकांनी पण धुऊन हे सगळं.
स्वच्छ करावच लागत हो आणि अ फराळ पण सगळं बनवावं लागतं. ना दिवाळीला आपण जस बनवतो तस
करत नाहीत आणि हम्म विकतच एवढ खूप दिवसाच बन बनावलेला असता ना मग
हो आणि ते बरोबर आहे आणि ते असं कोणता तेला तळता कोणत्या नाही ते नंतर वास पण येत मग
हा दोन तीन दिवस राहिले की तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याचा वासा अस घुरट वास येतो त्याचा हा आणि घरी बनवल्याला कशी त्याला ऐकत नाही ना?
हो ते तर आपल्याला थोडं मेहनत करावी लागते बघा त्रास होत करायला पण ते घरचं शेवटी म्हणजे आपल्याला चवीला पण छान लागत. आणि आपण स्वतः केलेलं असत मग ते आनंदच वेगळ असत तो खाण्यात पण.
हो ना आणि बाहेरच मुलांना पचन पण होत नाही.
नाही होत आणि बाहेर कसं सर्व महागये म्हणजे आपण किती पैसे दिले तरी ते आपल्याला असं पाहिजे तसं मनासारखं नाही मिळत.
मनासारखं मिळत नाही आणि जास्त महाग पण असत ना बाहेरचं. आणि ते लोक अगोदरच बनवून ठेवतात. हम्म त्यामुळ खराब होतं लवकर.
हो आणि आपण घरात सर्व सर्व कसं निवडून वगैरे करतो. तसं बाहेर काय लोक तसं बघत नाही ना कसं पण घ्याय घ्यायचं करायचं
हो ना!
हम्म
त्यामुळे आम्ही घरीच बनवतो.
हो लाडू चकली सर्वच बनवावं लागतं ना?
हा लाडू चकली करंजी म्हणजे जे आपण सुरव तीला ज्या वर्षी बनवलेले तेच पदार्थ बनवावच लागतात ना?
हो आणि ते महालक्ष्मीच कसं आहे की एकदा बसवल्यावर आपल्याला प्रत्य प्रत्ये वर्ष ते बसवावच लागतं ना?
हा ते बसवाच लागत काही अडचण आली तरी बसवून घ्यावच लागत. ते आणि मला आवड पण आहे, म्हणून मी आईकडनं मागून घेतलेत.
हो म्हणजे आपल्याकडे पद्धत नसेल तरी आपण असं मागून घेऊन बसू शकतो.
हा म्हणजे आता समजा आपल्या घरी नसेल सासू सासऱ्यांच्या तर आई देती. ह ना
हा हा हा आई हा तेच कोणीतरी द्यावं लागतं ना ते.
हा घे घ्यायच असत आणि मला आवड आहे म्हणून मी आईकडनं मागूनच घेतलेले आहे.
हो हो त्यात असं बसलेल्या आणि उभ्या पण असत ना तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे आहे मग अस
अ म्हणजे जे तांब्याचे अस ते बसून म्हणजे कोणा कोणाच्या घरची पद्धत असती ते सासू ससऱ्यांच्या घरी जी रीत ते त्याच्या प्रमाणे असत
हा हा छान वाटतं! ते उभ्या छान वाटतं. त्यांना साडी वगैरे पण नवीन घ्यावं लागतं ना दरवर्षी.
अ ना नाही तस काही नाही जेथे आप आपल्या परिस्थितीनुसार असत ना आणि घरामध्ये नवीन काटपधर साडी असतेस?
हा हा तेच ना पण नवीन साडीच घालावं लागत.
हा न धुतलेल्या साड्या नवीनच असतात.
हम्म
त्यामुळे,
छान वाटत ते त्यावेेळेस! सर्व गण गणपतीच
गणपती पासून ते अनं त चतुर्थीपर्यंत असं घरामध्ये गजगज वाटत.
हो आणि ते आनंदच वेगळा असतो. बघा ते आणि सणामध्ये कामामध्ये आपला दिवस कसा निघून जातो ते पण समजत नाही.
हो ना वेळ जातो आणि घरामध्ये जरा प्रसन्न वातावरण पण असतं ना.
हो गणपतीच आरती आणि. आणि महालक्ष्मी बसलेले मग ते बायका येत हळदी कुंकुला वगैरे ते तयार
आणि प्रत्येक जण कस म्हणजे कोणी कस बनवलंय कोणी कशा उभ्या केल्यात हे पाहण्या साठी जास्त येतात. हळदी कुंकवाला वगैरे
ह हॅलो
त्यामुळे छान वाटतं घरामध्ये,
हा तेच ना हम्म अजून बाकी मग का अजून काय आवडतं तुम्हाला? हॅलो,
येत नाही य ताई.
हा आता येतोय मध्ये ब्रेक होत होतो. मध्ये येत नव्हता तुमचा आवाज मला,
हॅलो,
आता येतोय बोला. हॅलो, येतोय आवाज बोला तुम्ही.
हा येतोय का
हा आता येतोय मध्ये हा तेच ना मध्ये मला पण येत नव्हता. आवाज
हा ते मला वाटलं कट झालंय वाटलं.
जण काय मग तुम्हाला स्वयंपाकाचं पण आवड आहे वाटतं मग?
हो भरपूर मुलांना घरच जास्त आवडत.
माझं पण तेच आहे बघा म्हणजे आपल्याला स्वयपाकाचं बोललं तर कधी पण कंटाळा नाही आपल्याला काय बनवायला सांगितल. ते आपण एनी टाइम कधी
हा हा ना नाही माझे मुले बाहेरच जे असत ना एवढंच घरामध्ये भाजी पोळी पुन्हा ते आपण नाही का, करत शिंगोळे.
हा हा हा ते कशाचे करताात बेसन हरभरा डाळीचा पिठाचे ना.
अ भाकरीचं पीठ, पुन्हा गव्हाचं पीठ आणि डाळी,
हा हा हा मिक्स हा समजलं मिक्स पीठाचे पण करतात ते आणि याचे पण करताना कुळदाच पीठ असतना.
ते तळून करतात ना. हे मी उकडून करते.
नाही नाही कुळद्याचा पिठा असं पण असं डायरेक्ट शिजून पण करता येत.
हो उडदाच्या पिठाचं कस मुलं खात नाहीत.
नाही नाही उडीद उडीद नाही उडीद नाही ते कुळात कुळत बोलता ना कुळद ऐकलंय का तुम्ही ते थंडी मध्ये चांगलं असतं बघा ते खाल्लं तर म्हणजे ते असं लांब लांब थोडं बियांसारखं असत कळीत बोलतात त्याला कळीत पण असत रेडीमेड आणि ते आपण म्हणजे दळून पण घेऊ शकतो
म जास्त त्याची माहिती नाही हो
हा हा नाही म्हणजे मार्केटमध्ये वगैरे तुम्ही बघितला ना कुठ तर मिळेल ते पण ते थंडी म त्याचे खाल्लेले खूप पौष्टिक असत आता तुम्ही सेम हे बोलले ना मिक्स पीठाच कस त्यात हिरी मिरची लसूण वगैरे वाटून घालत असेल ना आणि कोथिंबीर वगैरे कापून मग ते भिजून करायचं
नाही पीठ मिळून घ्यायचं आणि पुन्हा ून घ्याय खूप छान ला मुलांना खप आव आठ दिव चल तरी असतच घरी
हो आणि त्याला मग म्हणजे डायरेक्ट फोडणी देता ना का परत वेगळं करायचं डायरेक्ट फोडणी देऊन पाण्यामध्येच हा हा आणि ते असं हो
पाण्याची फोडणी द्यायची मस्त आणि ते उकडून पाणी आधर घलं कि त्यात सोडून द्यायचे गोल गोल चकल्यासारखे करून
हा हा हा शेंगुळ बघ नाही माहित आहे तेच बोलत आमच्याकडे पण असं लांब वळून घेता ना ते हाताने आपण वळून घेतो
कोणी गोल बनवत कोणी असे लांब लांब पण
हा लांब लांब पण अस सोडून तुकडा करून घातले तरी छान होत
हा ते लहान मुलं गोल गोल बनवलं की ते बोटामध्ये अडकवून खाते ना
हा त्यांना थोडं ते गंमत वाटते मग हम् हा हा हम्म सले हम्म चालेल चालेल छान वाटला तुमच्याशी बलोनी आय तुम्हाला धन्यवाद देते मम्मीच तुम्ही एवढं
हो ना हो हो
चालेल बोलू परत आपण
ठेवाचे
हा हा